हो
ते काय झालं फिरायला जायच?
फिरायला जायचं आहे अ संध्याकाय तू काय करणार आहेस?
जरा हळू बोलकी. आह.
संध्याकाळी तू काय करणार आहेस?
संध्याकाळी सुहास आणि चंदन बरोबर जेवायला जाणार आहे. हा बोल. हॅलो..
हॅलो अरे अरे संध्याकाळी मी तुला घ्यायला येतो.
तू पण येणार आहेस का मला चांद बोलला होता.
अरे चांदला सांग चंदनला सांग मी येणार नाही मला
जरा हळू बोल इकड पण आवाज ऐकू येत आहे.
अरे त्या चंदनानी ह्याला सांग सुहासला की मी पण येऊ शकत नाही संध्याकाळी मी तर्फा चाललो आहे खेळायला फुटबॉल.
आणि मी पण संध्याकाळ आध मुलांच्यात येणार होतो प्लॅन बघायला मग
कोण ते सुहास जंबान तू का
आह
सुहस संबारीच
सुहास नव्हे ते तुला सुहास सुहास गुलाबजामुन खायला बोलवाय त्या लोकांनी.
कोण सुहास?
सुहास कांबळे.
सुहास तोवे हा हा संध्याकाळी बघ की काय फ्री असतील तर माझ्या सोबत चल. तर्फ तर्फ किंवा फुटबॉल खेळ जाऊन निवांत ह बरोबर तू काय बिझी नाहीस ना अरे तुझा आवाज येत नाही आहे नीट थोड जरा रेंजमध्येध्ये जा ना
फिरायला जायचं काय झालं
फिरायला जायचं आहे बघूयासारखं फिरायला जायचं बघू काय होत होते संध्याकाळच तुला सांगतोय संध्याकाळ तू तर्फला जाऊ खेळायला फुटबॉल
बरोबर तू कोल्हापूरला कधी येणार आहेस मग कधी येणार घ घरी कधी येणार आहेस
घरी येणारणारच संध्याकाधी आलाच की मी तुला न्यायल येतो माझी गाडीघेऊन तिथून आपण जाऊ हम्म मी आता बस नाही गाडी न येणार ना माझ्या
गाडी तुमची परवाची आयक्यूब
हो हो आयक्यूब वरुन
हा ह
हम हम
आणि जिमला
जिम ला जाऊया सकाळी पाच वाजता संध्याकाळी जिम हो संध्याकाळी मी जिम बंद केली जिम सध्या जमाना हो होय कॉलेज असल्यामुळे मला जमाना त्यामुळे मी
मी पण येणार आहे जिम ला
चल की आमच्या जिम ची फीज चारशे रुपये आहे
हम्म बरं बर येतो की
प्लस ट्रेनर फी जर ट्रेनर हवा असेल तर घ्यावी लागणार ट्रेंनर तर नको असल तर मग काही प्रॉब्लेम नाही
ते हेच काय तुमची जिम ते साजिश
हाब तिकड
हा हा हा
ते ट्रेनर आहेत ना आमचे टॉप चांगले आहेत एकदम त्यामुळे बघ येणार असशील तर सांग मला का
ये कि
नाही रे मी इकडंच आहे
प्रॉपर टायमिंगमध्येध्ये येशील उलट
नाही मी सिटीतच आहे त्यामुळे मी काही ट्रेन वगैरे नाही माझी बाईक असताना मी क शाला बाईक असताना बैक अस स्ताना क सल ट्रेन न
ह बाैक आहे न
हम्म बाईक आहे त्यामुळे ट्रेनची काय अशी आवश्यकता मला वाटत नाही
क्लासच काय झालं
कोणता क्लास पेपरचाचा क्लास माझ कमप्लीट आहे हो
अजून मी करायचंय
अजून क झाला नाही तुझं पूर्ण
नाही अजून जाईना ज रे क्लासला
हम् हम् हम् मग जवळ पूर्ण झालाय
पंधरा दिवस झाल गेलोच नाही
हम्म हम् अरे जा के तिथं चांगलं शिकवतात
बरबर बघ उद्यापासून
बघ उद्यापासूनता जाऊन
हा हा हा आणि तुझं म तर्र त्याच काय झालं येणार तण क्लासला तर चंदनचा भाग सूरज
चंदनच अरे चंदनचा भाऊ सूरज इकडे येत नाही रे तो इकड आहे ते गाव कोण तुम्हाला नाव नाही माहिती तिकडे जात हो तो कसला
हा हा ह आणि तो खालचा शेखर
त शेखर पण तिकडेच आहे
शेखरात एमपीसीची तयारी कराय लागूय काय
अरे शकड स्पर्धापचीच तयारी करतोय सध्या त्यामुळे शेखर काय घरातून बाहेर नसतोय केथन आय स झालं ना
आहेस आणि चेतन
चेतन पुूर् झाला
हम्म हम् हम्म हम्
हम्म हम् आणि त तुमचं ती काय म्हटलं
संध्याकाळी मुलांना तेवढं बोलव होत्या ट्रिपचं पुघू काहीतरी
हो ट्रिपला जाव मला काही समजण झाली टोपला का नाही म्हणालाच तो
जाऊय की
बरं बर टर्फ माहिती आहे काला त्या टर्फचं नाव सांग बू काय
तुझ्या फोन ला प्रॉब्लेम आहे काय रेंज नसते त्या फोन लावल्याला कटुत डायरेक्ट तुझ्याकडनं
होय थोडी रेंजचा प्रॉब्लेम आहे
हम्म दुसरग
हो आता नवीन घेणारच आहे सोड मी
कुठला
आयफोन
पुरा नाही का तिकडे
पुूरा आलाय जराला इटली
हम्म
ल नाहीय हम्
अजून चार म्हटलं
कायच्या
मिनिट
हम्म
बघकाव तेमा
हम्
हा ह चिन्ैदागद येणार आहे आा
तरला काय माहिती कधथ
बरं बर ते फिरायला जायचं बघायला उगर मुंबईला वैरे
हो मुंबईत जा बोघ्या तू आता कधी येते बोघूया की मग सांगतो तुला मी अजून फिरायला आता बघूस माथेरानला जायचं कालच आम्ही हेलिकॉप्टर घेतलं नवीन
हम्म
हो आला नाही तु मान घेतलं उद्घाटनला बोलवणार तू तुला
ब ह
तू काय आलाच नाहीस सूर चंदन आणि
बाडच ल झाले
आभार आभारा मुच वाले रे त्या आभार आबा म उडवता येण झाले आम्हाला विमान आणि ते हेलिकॉप्टर असं झालेय
अ
काय म्हण काय म्हटला सॉरी आई कॉल नाही
तुझ्या मंतर तुझ मंतर चौक चोका सुरतचा हो काय झालंय आह
अरे तो मित्र माझा बाहेर असतो तो काही तरी नसतो र चोका चोका
हा
हम् आणि तुझ तर मित्र तो राजंद नगरवाला हो
हात करंगलीत
तर ना ते नाही तु
हा हा ह आणि मग हम् ह्््
हम् हम्म
आणि क्लास क्लास कुठला लावला आहेस का ना कोडिंगचा
कोडिंगचा क्लास होता बघू मी शिकणार आहे त्याशिवाय पर्याय नाही ए आय च्या शिवाय तर पर्याय नाही आपल्याला काय म्हणतोस
लवकर कर
हो आता ए आयचं थोडं पूर्ण करतो कम्प्लीट
हम् हम्
म्हजे बाकी काण
हा
बराच वेळ झाला द दिवसाला आपण भेटलो नाही काय मला वाटलं संध्याका टफ टर्फरीची तू काय आता सूरज चंद्रन त्यांच्यातच असतो चोका चोका तुम्ही सरज फिरता
काय हसू सुद्धा आल नाही
अरे हसायचा जो हसायचा पार्ट नव्हता हा मी तुला सांगाली त चोका चोखका दिनमे रोजून फिरता आहे
हा हा ह
बाकी काय नाही चोका चोखापट असते आता सध्या
कसा केला बस रे मी सायकल त
श्रेणीची सायकल खूप छान आहे रेंजर आहे वरत तुझी रेंजर सायकल होती ती लालक ती काय झाली
माझी सायकल बाद झाली गी विळकून टाकली मी
ती ती दोर्या बांधून आपण वडायचो शाळेत जाताना चांगली चांगली होती आठगिरीची सायकल मस्त एकदम
बाारी होती घरती
त्या क्लास ठेवशील क आठवण म्हणून
ह हटवून का काय हं काय झालंय हॅलो हा ह ह परर्वाजथ तुम्ही फिराय गेलेला असा बघा दिल्लीकडं कुठ तररी हिमालयात तो आणि सुरजच गेलेला असत बघा दोघांच्यात एक रूम बुक केलेली
हा आठवलं आठवलं कोोण चोका चोका त्या इकडे गेला होतता असं
मुलं काय काय म्हण तुम्ही दोघं घेतलेस लवकर आलाच नाहीत
आा
कोण म्हणतो अरे त्या आ मी मनालीला गेलोत रे
जरायस
मनालीला गेलो होतो मनालीला
ह हा हां हां
ते सुरतची तिकड बिजनेस ट्रिप होती ना नाही नाही ते त्यांचा धंदा आहे ना बिजनेस
हा हा
आच्या धंद्या रिलेटेड आम्ही तिथे गेलो होतो धंद्या धंद्यासाठी आमही दीड घेत तो त्याचा धंदा चालतोय आपल्या ऑल ओव्हर
हा हा
मग त्या धंद्याचा टाईम तिथे गेलं होतं
पाऊस आहे ते वाटतं आज
काय असं चिन्ह तर वाटतात पण काय बघू शंभर टक्के काय सांगताय
हम्म वीस मिनिटात येईल पाऊस होता
वीस मिनिट पाऊस येणार आहे
हम्म
काय माहिती आता आणि तुम्ही काल ती लँड ओवर घेतली होती त्याचं काय झालं
ते विकले की
कारे लगेच
होय चांगली नामती
म्हणजे पंचर झाले काय‌ हिते आल्यावर
वय
पंचवीस हारमध्येध्ये रोकलाे
होय
हम् हम् ह् आणि घर बांधय काढलाय फाई बीएच केे
होय बघू की कधी पूर्ण होते
हम् हम्म हम ते सोडवजला तेवढं सांगा आठवलेलं
बर बर चालते चालते
का तो तुम घरी घरचा मेंबरच आहे त्यामुळे काय तुम्ही हक्कान बोलू हा हा ठीके ठीके ठेव ठेव